हो बोला. आवाज क्लिअर येते ना.
हा हो येतोय ना, माझा येतोय?
येतोय येतोय, सध्या पाऊस नसेल ना तिकडं?
अ दोन दिवस नाही बघा, कालपासून तर नाहीये.
हो हो. इथं पण नाही.
त्यामुळं कपडे पण जरा सुकतात चांगले.
हो, तुम्ही प्रॉपर कोल्हापूरमध्ये राहता का तिथं आता?
नाही नाही, अ तसं कोल्हापूर जरा लांबच आहे आमच्या प इथून. सांगली म्हण सांगलीच्या आलीकडच हम्म,
अके
मग मी कामाला येथून तीस किलोमीटर पडतते पला पर तीस बत्तीस किलोमीटर.
तुम्हाला का,
हो हो,
हा हा,
पूर्ण सिटी म्हणलं तर आम्हाला तीस बत्तीस किलोमीटर पडेेत आपला.
आम्ही खूप मग तसे लांबे. मी याकड तासगाव विटा साईड ला राहतो.
अच्छा अच्छा हा तिकडे आमचे पाहुणे आहेत ते म्हणजे माझी मावस आजी वगैरे आहेत. मी आता मागच येऊन गेले तिकडे. होय होय. ह तिकडे पण वातावरण जास्त पावसाचं असतं ना कायम.
हो,
पै, हो पहिल्या तिकडे पाऊस नसायचा आता पाऊस भरपूर होत पडत
हो भरपूर पडतय.
हम हम, भरपूर.
कंटिन्यू होता एक तीन चार दिवस.
हो,
इकडं थांबत थांबत येत होता. पण आता कालपसून नाही प होत इकड पण आमच्या इकडे.
हम्म हा, कालपासूनच नाही.
हो,
ऊन पडला होता दोन दिवस.
हम हम, तुम्ही मी जॉईनिंग आहे का कार्याला.
हो न्यू आहे.
म्हणजे कधी आता किती दिवस झाले जॉईन होन.
एकको मला वाटतं. आठ आठ दहा दिवस झाले असतील.
ह नेऊच आवाच मी आहे भरपरच म्हणजे. सत आठ महिने आठ नऊ महिने झाले असतील मी कार्याला.
हम्म हम्म. बरेच झाले मग.
हो आणि हे कॉलिंगच तर फर्स्ट टाइम आले हच पहिला कॉलिंग जर नव्हतं असलं काय तास. कोण झाले.
होय का,
हा हेनी कसं म्हणजे म ''--'' हो हे नाही मी पहिला जॉब करत नव्हते घरीच होते. आत्ता दोन महिन्याला लागले.
हा हा,
हो ते पण कसं म्हणजे हम्म, तस महाई सेवा केंद्राला आहे.
हा हा,
हम्, तिथं पण काय पेमेंट काय कमीच आहे. ते पण आता बघायचं सोडायच चांगलं माझा. का आपल्या घर बसल्याच काहीतरी हं बाबा. काम बघायचं हो. म्हणजे शिकावं म्हणलं ना तर कमी घेतात सगळं मग असं होऊन जात.
म्हणजे कॉलेज करायचं म्हणताय का?
नाही, कॉलेज झालंय माझं. बीकॉम झालंय की.
अच्छा को म. पूर्ण किती जा असं कॉलेज पूर्ण होऊन किती दिवस झाले?
तरी दोन हजार अठरा, एकोणीस ला झालंय माझं होय.
अच्छा.
हम्म.
हम्म हम्म.
हम्म, तुमचं किती झाले एज्युकेशन?
माझं झालंय ग्रॅज्युएशन फूड टेक्नॉलॉजी मधून.
अच्छा, अच्छा. मग जॉब साठी ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहेत की तुम्हाला.
हा जॉब करत होते. एक पाच-सहा महिने केलं पुण्याला.
हम् हम् हम् हम्.
हम्म. तोपर्यंत सोडला खूप लोड पडत होता.
हा. ते घरातलं करायचं.
हा, तेच ना नाईट करावी लागत होती. असं पण नाही की एकच शिफ्ट असायची ना, असाय बदलून बदलून शिफ्ट येत होत्या.
नाही, नाईट करायचं म्हला ना ते लयं प्रॉब्लेम होतंय मग हा. तुच ना.
ह पेमेंट पण पाहिजे तस येत नव्हतं, जस काम पडत होत तसं.
हा, तेच प्रॉब्लेम आहे मग असं होतं मी दिवसभर म्हणजे घरातलं आवरून दिवसभर तिथं जायचं, वेळ घालवायचा आणि पेमेंट टाईम वर म्हटलं की
तेच ना त्यानुसार पेमेंट तरी पाहिजे कामाव काम करतोय त्यानुसार.
हो. आता हे कसलं आपण कसं घर बसून करू शकतो, बाबा हा थोडंफार येतात. आपलं हे पण होऊन जातंय ना.
हम्म, तेच ना आता घरी बसलं काही करता येत नव्हतं. असं हे प्रेग्नेंट असल्यामुळं. तेवढंच म्हणलं मिस्टरांना हातभार.
हो ते बराय आपलं.
हम्म.
हम् हम्. हो हो.
ह
बाकी घरचे वगैरे सगळे आहेत ना बरे आहेत ना?
हो हो. बरे आहेत सगळे.
हो.
तुमचं काय?
मग आमचं पण काय निवांत आपले आहेत बरेयं सगळे. आपल्या आपल्या कामाला असतात.
बिझी झालेतं सगळे आजकाल.
हो हो सकाळी गेले संध्याकाळीचं मग भेटतात एकमेकांना संध्याकाळीस म जेवणा टामिंग जेवण करत आपल्या, हम्. मग कायं वेळच बोलणं, चालणं हे झालं सगंळ बोलायचं आई आजोबांशी‌, म परत जेवण झोप लं भांडी वगैरे आवरून ते सकाळी परत आपल्या घरती चालू. हम्
घरात जास्त वेळ नाहीच मग.
हायचं अस कोणालाच भेटत नाही आता कसं हे पण कामामुळं पण. आणि कसं मी घरी होते त्यामुळे दिवसभर आपलं घरातलं काहीतरी काम करत बसायचे शिवणकाम हे ते.
हम्म येत कां तुम्हाला शिवणकाम?
शिवणकाम म्हणजे कसं आमचे इथे गारमेंट आहेत ना मग ते गारमेंट म्हटलं कसं हे घरी देतात ना शिवायला. वैस काही पण असलं शर्टिंग वगैरे असलं तर पार्टा वाईज जोडून द्यायचं शिवुन.
हा हा.
ते आपल्यात आता पिशव्या वगैरे परकर वगैरे पण आता आलेत ना गार्मेंटमध्ये शिवायला. हम्म, हम्म तेचं कसं करी तर आपलं ते आणत होते मी घरात मशीनवर बसायला. शिवायला पण जरा तब्येत माझी नव्हती बरी त्यामुळ मग ते पण नाही केलं मं.
हम् हम्.
हम्म.
बसून बसून त्रास होत असेल त्याच्यावर पण.
हो त्यामुळ पण ते पण हे केलं मग. त्या काय बाटल्या हेे आपलं.
एवढं म्हणजे माझा कॉम्प्युटर कोर्स वगैरे झालात म्हटलं कायं तर त्याचा आपण फायदा तरी करून घ्याव.
हा हा.
हम्म.
म दुसरीकडे बघणारं एखादा जॉब?
बघायचंयं नाहीतर मग घर बसल्याच काहीतरी आपलं व्यवसाय. काम वगैरे करायचं बघायचं.
हो व्यवसाय.
व्यवसाय पण भरपूर आहेत पण त्याला कसं असं बाहेर पण थोडं फिरणारेला असं सपोर्ट वगैरे पाहिलंत ना.
हम्म एक्सपिरियन्स पाहिजे थोडाफार.
हम्म. एक्सपिरियन्स काय आपण घेता येतो सोडा अस. अ भांडवला तर्फे म्हणा. किंवा असेलं तर वस्तू म्हणा नाहीतर सामान वगैरे. ते पण सगळं अस हा सपोर्टिव्ह शकलं कोणी सं. काहीतरी पाहिजेज ना आपल्याला एकट्याने जमत नाही ना सगळ मुळ असं होतं. हम्.
इंडिव्हिड्युअल नाही करता येत जास्त काय, कोणतरी पाहिजे सोबतिला.
हम्म गारं वार सुटलाययं ना बाहेर
हो आज सुटलंयं
दिवसा तर आज गरम होत होत किती
हा ऊन होत ना बरच
हा त्यामुळेच
आणि वातावरण पण बदलत आहे ना त्यामुळ काय सांगता नाही पावसाच पण
हम्म वातावरण बदलत तब्येत बेघडतायत काही सूट होत नाही
तेच ना चांगल्या चांगल्या माणसं सुद्धा हो तसच झालंय चांगल्या चांगल्या माणसांना सुद्धा आजारी पडायला लागलय हा वातावरण
तेच ना
हम्म बाकी काय म्हणताय
जेवायचा टाईम झाला असेल कोणाचा
नाही आता मगाशी खाल्ले तर बघायचं कसं काय नाहीतर मग नाहीच हम्म रात्री तर जेवण नसत जास्त म्हणजे मी काय जेव कधी कधी तरच जेवते कधी कधी नाही असं करत तव
हा हा
हम्म ते थोडं जरा पिताचा त्रास होत ना त्यामुळ जरा हे होत प्रॉब्लेम होतोय हो मग त्या कसं मी आठच्या आधीच मग काहीतरी खाते आठ नंतर काय जेवण बिन काहीच खात नाही मग
हम्म थोडंफार काही खाल्लंय की नाही लागत भुक
हो थोडंफार म्हणण्यापेक्षा कसं हो जेवणत पण कस बाहेर जात ते सगळं ऐकून आहे ना
असं बाहेर तर काहीच खाऊ वाटत नाही हम्म ते आपल्या काही पण असलं की घरीच बनवून खायच मग
हो बाहेरच आणण्यापेक्षा ते घरी बनवायलं
हो हो ना त्या घरीच बनवलेला चांगलं म्हणजे कुठलं पण आपले रेसिपी वगैरे म्हणणार ना युट्यूब वर बघते आणि करते मग नाही नवीन‌ रेसिपी ते पण कसं आपल्याकडे असं संडेला वगैरे मला मिळेल भेटते ना त्यामुळे मग संडेचच करते
हा बर पडत ते हेल्दी तरी असत आपलं घरी गेलेलं बाहेर कोण कसं काय करत माहीत नाही
हम आता भरपूर किती काय काय उघडकीस यायले लागलेत ते पनीर सुकट हे ते सगळं हो मग खायचं पण कसं त्यास विचार करून खावं लागतं मग ते पण आता
हो
हम् चालेल मग झालाय टाईम आपला ह. हा हा ठीक आहे. ठेवू काय?